हां
छान चालुं आहे सरं तुमचं
कायं नाहीं बसं आत्ताचं जेवणं केलं
अच्छा हे
हां तुमचं झालं
हं
तुमचं झालं कां जेवणं
हो झालं
होव कां कायं जेवणं केलं
आजरा भात दाल तडका जिरा राईस आणि मिक्सं वेज
होव कां? कायं ऑफिसलांच आहे ड्युंटी लां
हो हो
आज शनिवार असल्यामुळें सुट्टी नाहीं राहातं कां?
हं म्हणजे शनिवारी सुट्टी असतें बाकी सुट्टी
एक कांहीं ऑफिस लां राहतं नां सुुट्टी
हां नाहीं आमच्या पणं कंपनीत असतें फक्तं आमचं डिपार्टमेंट चालूं असतं शनिवारी.
होव कां माझ्यां आवाजामंध्ये कांहीं गडबडतं नाहीं होतें नां.
ह
कायं म्हटलं.
येते कां आवाज
माझ्यां आवाज मध्यें गडबड हून राहाली कां. मला तुमंचा आवाज क्लिअर नाहीं येनार.
हं हां
मला तुमंचा आवाज क्लिअर नाही येते आहे.
आता येतोय कां आवाज
हां आता येतोय.
हां मला नां पनीर टिक्की ची रेसिपी सांगा नां कसं बनवायचं.
पनीर टिक्का
हां हां
पणीर टिक्क्यांला जवळं जवळं तुम्हांला वीस मिनिटं लागतील सांगायला पूर्ण
मगं दहा मिनिटांच कुठले दुसरी रेसिपी सांगा. कुठली दुसरी रेसिपी सांगायची इझी आहे आणि लगेच होईल. सात आठ मिनिटांत.
हव का आता तुम्ही दल तडका तर खायच तु्हाला रेसिपी माहिती आहे दाल तडक्याची कशी,
हा तरी तुम्ही सांगू शकता कारण की त्याच्यामध्येध्ये काही वेगळं
कंटकी वगैरे खायले का सोयाबीन कंटकी मटन कंटकी चिकन कंटकी
हा नाही सांगा ना तुम्ही कुठली एक रेसिपी सांगा का इश्यू नाही.
आपणं जर समजा चिकनकंटकी खायचं म्हणलं तरं मगं त्यांला सर्वांत पहिलें कोनफ्लाॅवर त्यांच्यानंतर आपला प्रवीण मसाला त्यांच्यानंतर लाल मिर्ची पावडर हळंद पावडर त्यांच्यानंतर विनेगर त्यांच्यानंतर जेथ आपला बूज कलर लाल
अच्छा
हां हे सर्व मिक्स करायचं लागेल तरं त्यांच्यामध्ये अदरक लसूणची पेस्ट आपल्या मात्रा हशबाने आपल्या किती बनवाचंय त्या म्राच्या हिशब
विनयगरपी टाकायला लागत.
विनेगर नॉर्मल टाकावं लागतं जास्त नाही.
अच्छा.
हा. विनेगर न जे ना तर कलर गायब नाही होत.
अच्छा.
आप आपण जे येतं समजा- डायरेक्ट जर कलर टाकला तर, एखाद्या वेळेस तेल जास्त गरम असलं ना? तर ते कलर जळून जात असतो. कंटकी जे आहे ती काळी पडती.
अच्छा.
हा. त्याच्यासाठी थोडं- फार मात्रामध्ये जे त व्हिनेगर वापरलं तर चांगलं राहतं. म्हणजे कलर तसन तसाच राहतो बा कंटकी -
हा हा.
आणि आपल्याला ज्या हिशोबाने- ज अर्धा किलोची बनवायची. एक किलोची बनवायची. त्या हिशोबाने आपल्याला अद्रक लसूणचा पेस्ट तयार करायचा- त पेस्ट बी- त्या मसाल्यामध्ये मिक्स करायचा. पहिले कोरडा मिक्स करायचा पूर्ण. आपले जे लाल मिरची हे सगळे राहील ना? ते पूर्ण एका कटोऱ्यामध्ये मिक्स करून घ्यायचं.
हा. कोरड कोरड. कोरडे पावडर सगळे.
हां. कर्नफ्लावर ते सर्व मिक्स करून. आणि मग त्याला आपल्या- आ घटाईनुसार त्याला पाणी टाकून नॉर्मल दंबा दममा न दंबा दम त्याला मिक्स करत चालायचं म्हणजे जास्त पत- लं बी नाही झालं पाहिजे. पण जास्त घट बी नाही झालं पाहिजे.
हा बरोबर.
म्हणजे मसाला जे आहे तो चिकनच्या पीसला व्यवस्थित लागला बी पाहिजे तो.
हा बरोबर.
नाही तर आपण जर जास्त पतलं केलं- तर ते पीस टाकून त्याच्यामध्ये डबल बाहेर काढल तर ते मसाला तसान तसा खाली राहतो कटोऱ्यामध्ये- आणि सनुसता पीस चालल्या जातो तेलामधी.
अच्छा.
हा. त्याच्यासाठी आपल्या हिशोबने नॉर्मल, थोडं थोडं पाणी टाकून त्याला व्यवस्थित मिक्स कराय - च म्हणजे मसाला बी लागला पाहिजे चिकनला. आणि कंटकी बी व्यवस्थित दिसली पाहिजे.
हा हा हा.
त्याला कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं त्याला मस्त पैकी फ्राय होऊ द्यावं लागत - तेलामध्ये कडक. जेवढा कडक ला बनवशाल तेवढं खायला टेस्ट लागेल.
अच्छा.
हा. त्याच्यानंतर पंधरा मिनिटाच्या नंतर तेलातून बाहेर काढायचं त्याला- चिकन ला कंटकी बनेल असल्यावर- मग आपला चॅट मसाला माहिती त असेलच तु म्हाला. आपण पापड-
हा त्या. हा तो पाणीपुरीचा मसाला आणि चाट मसाला येतो न तो.
हा. तो कोरडा मसाला त्या कंटकीच्या वरून नॉर्मल आपल्या हिशोबाने टाकून द्यायचा- आणि त्याला मस्त पैकी आपल्या चाळणीमध्ये हलवून घ्यायचं त्या पीसला. कंटकीच्या पिसला.
हा. म तो कोट होईल व्यवस्थित.
हा कोट होईल. हा कोट होईल त्या हिशोबान. म्हणजे व्यवस्थित कोट झाल्याच्या नंतर खायला बी टेस्ट येते अजून.
अच्छा.
आणि आपली पत्तागोबी तर तुम्हाला माहितीच आहे. पत्तागोबी मस्त बारीक चॉप करायची- एकदम बारीक पीस करायचे तिचे.
जास्त करून समजा, पत्ता गोबी खाल्ले गेले पाहिजे त्याच्यासोबत, कारण आपण जर जास्त कंटकी खायलाचा प्रयत्न केला तर त्यानेच पोटामध्ये, गडबड बी होऊ शकते.
अच्छा!
तर जेवढं आपण समजा चिकन खाऊ राहीलो, त्याच्या समजा दहा टक्के, वीस टक्के, आपण पत्तागोबी खान गरजेचे तेच्यासोबत
अच्छा!
कऊन की चिकंज जे येत एक रब्बल टाईप राहतं, आपण जास्त खात गेलो का, ते मध्ये पोटामध्ये असं फुगत चालतं. आपल्याला डकार येणं बंद होउन जात्या.
अच्छा!
आपण, आपण जसं समजा अन्न हजम करतो, ते हजम करणं बंद होऊन जातं, आपल्याला डकार आल्यावर आपण कसं वाटतं की, आपल्याला जेवण हजम झालं काय?
हा बरोबर.
हा. तर त्याच्यासाठी, समजा आपण जर जास्त कमी पीस खाल्ले ना, आपण जर कणटय की कंटाकेसोबत पत्तागोबी खाल्लीच नाही तर, एखांद वेळेस पोटाची बी गडबड होऊ शकती.
हा हा.
त्याच्यासाठी दहा टक्के, वीस टक्के, पत्तागोबी त्याच्यासोबत खावाच लागत, ते म्हणजे पत्तागोबीने जे आप आपूण समजा साधारण एखाद्या शेतामध्ये गेलो, पत्तागोबीच फुल पाहिलं, आपण काय करतो त्याला कापतो, नाही तर त्याचे पानं काढतो, आपण नॉर्मल समजा, चालता, बोलता, खाऊन पाहतो दोन चार पानं तर ते दोन चार पानं, आपले शरीराला किती कव्हर करत म्हणजे किती डकार येण चालू होऊन जाते?
त्या हिशोबाने आपल्याला बी त्याच्यामध्ये समजा, खावाच लागत ते. म्हणजे ते आपलं अन्न हजम करासाठी, तयार
हा हा. आता, चिकन सिक्स्टी फाइव्ह आणि हे तुम्ही जी रेसिपी सांगितली, त्याच्यामध्ये काय फरक आहे?
चिकन सिक्स्टी फाईव्ह मध्ये, केमिकल युक्त जास्त येतं.
अच्छा!
त्याच्यामध्ये, टोमॅटो सॉस, चिल्ली सॉस अ सोया सॉस, म्हणजे हे जे ना, शरीरासाठी हानिकारक आहे.
हा, बरोबर. ते तर आहे.
पण मग आता, पण आता काय हे, लोकाला चव येऊन जायले, तोंडाला चव आली म्हणजे पोटाच काही विचार करत नाही लोक.
हा, शरीराचा काही विचार करत नाही.
हा, बरोबर आहे कि नाही?
हो.
आता मी कसं तुम्हाला समजा, कंट की पहिल्यापासून बनुवाचं, तर शेवटपर्यंत आजम कर पर्यंत सांगितलं ना तुम्हाला.
हो हो.
तस ते चिकन सिक्स्टी फाईवच बी तसच आहे, फक्त ते जेे येत
त्याच्यामध्ये सॉसेस पडतील फक्त, सेम प्रोसेस राहील, फक्त त्याच्यामध्ये सॉसेस पडतील.
हा सॉस जास्त पडत त्याच्यामध्ये टेस्टिंग पावडर विनेगर हे जास्त मात्रामध्ये वापरलं जातं आणि टेस्टिंग पावडर जे अजिनोमोटो म्हणतात त्याला आमच्याकडे
हा हा हा.
ते जर समजा आपण जास्त प्रमाणात वापरलं तर काही वेळेस ना कस्टमरला किंवा आपण घरीही बनवू राहिलो तर आपली स्वतःची बी कॅपॅसिटी खराब होऊन जाती. हजम करत नाही.
हा ते च तर गात घातक आहे मी पण ऐकलंय ते.
हा. आण मार्केटमध्ये त्याला किंमत बी कमी आहे एकदम कमी किमतीत भेटतना ते.
हा.
आता आपण जर समजा जास्त प्रमाणात वापरलं उद्या चालून जर समजा आपल्याला ड्युटीला जाण येण आपण घरीच आराम करवलो त्याच्या कारणामुंळ
ह
काम बरबाद होतं ना.
हा बरोबर आहे. आणि ते खाणाऱ्याला लक्षात बी येणार नाही की अरे आपण हे खाल्लो होत, म्हणून आपली तब्येत खराब झाली.
हा आपण काय करतो मस्त लय कि बोट चाटून चाटून खातो.
हा हा.
पण त्यावेेळेस काही समजत नाही पण दुसऱ्या दिवशी म्हणा किंवा सकाळी खाल्लं संध्याकाळी म्हणा त्याचा रिझल्ट आहे म्हणजे आहेच. माणूस बाथरूमला पळतोच.
हा.
हा.
त्याच्यासाठी होता होईन तेवढं समजा. नैसर्गिक अन्न खायचं नैसर्गिक कस भाजीपाला नॉनवेज बी खातो मी. पण नॉनव्हेज बी कसं आपल्या शरीराच्या मात्राच्या हिशोबाने.
हा बरोबर आहे. खूप जास्त ते बी नॉन व्हेज शरीरासाठी घातकच आहे.
हा. आता भाजीपाल्यामध्ये समजा जेवढं प्रोटीन आहे तेवढंच चिकन मटन मध्ये पण प्रोटिन आहे किंवा त्याच्यापेक्षा डब्बल बी म्हणलं तर चालल.
हां हां बरोबर आहे.
पण आपण काय करतो समजा बायचानस मटन घेतला आपण एखाद्या ठिकाणून ते मटण व्यवस्थित बनवतो काही लोकांना काही आदत राहती कि ते आपण मटणाची हड्डी फोडून खायची आदत राहती.
हा हा.
मटणाच्या हड्डी फोडून खाल्ल्यामुळ असा प्रकार वाढतो किती लोकाच्या अजून बी नजर समोर येत नाही आणि बरेचसे लोक अजून त्या गोष्टीपासून वचित है. म्हणजे त्या लोकाला अजून त्या गोष्टीवर माहितीच नाही बा क हे हड्डीचा पीस चाऊन खाल्ल्यामुळ काय होतं!
म्हणजे काय होतं, थोडं सांगाल का?
त्याच्यापासून आपण एकदा खाऊ दोनदा खाऊ वर्ष दोन वर्ष पाच वर्ष आपलं काही तकलीफ होत नाही.
हा हा.
पण जर पण जसे जसे आपले चाळीस प्लसच्या पुढे रनिंग चालू होती आपली वय मर्यादा चाळीस टळून जाती चाळीसच्या पुढं आपण सुरू झालो.
हा हा.
त्याच्यानंतर किडनी स्टोन म्हणजे मुतखडा.
अच्छा किडनी स्टोन त्याच्यामुळे, उद्भवतो.
हा, आता लोक काय म्हणतात कि आपूण गहू गिरणीमध्ये घेऊन जातो दळाला ते गिरणीच्या चक्की मधल समजा ते जात राहतं ते जात्याचे कण आपल्या पोटात जात.
हा हा.
ते बी खरं आहे, पण ते काही मात्रामध्ये समजा ते दहा टक्क्यापेक्षा बी कमी आहे. पण हे चिकन मटनच जे हड्डीच पीस खातो आपण हे जास्त मात्रामध्ये आपल्याला थोडी माहिती का आपण इतकं बारीक चावीले कि तितकं बारीक चावीले.
हा हा.
आता जेवढं पोटाला हजम केलं गेलं तेवढं करणारच होत. आणि जर समजा ते जर समजा तो अन्न पोटाच्या बाहेर निघलं नाही आणिं जर ते काही दुसऱ्या टि ठिकाणी समजा शिफ्ट झालं, किंवा किडनीला जाऊन चिपकलं, किंवा आपल्याला अ लघवीच्या ठिकाणी जाऊन समजा आटकलं, ते एकदाच नाही आटकत ते. तेच लय दिवसची प्रोसेस राहत्या त्याची. एकदाच नाही होत.
हा म्हणजे ते थोडं थोड थोडं करून मग तो किडनी स्टोन बनेल.
हा. आता कोणाला किडनी मध्ये खडा तयार होतो कोणाला लघवीच्या ठिकाणी खडा तयार होतो.
हा.
म्हणजे या हाड्डीच्या पीस मूळ हे प्रमाण जास्त आहे.
अच्छा.
हा. खायचं पण मग कसं आपल्या आपल्या हिशोबन आपल्या आपल्या मात्रामध्ये. सरासरी समजा बोनलेस पीस खायचे बोनलेस पीस म्हणजे नरम राहते. नरम हाड्डीचे पीस राहत्या, खायला व्यवस्थित वाटतत्या, अन कमी खायचं. आपलून समजा काय कर घरी आणल्याच्या नंतर आपण विचार नाही करत आपण दोन पीस घेऊ राहिलो का दहा पीस घेऊ राहिलो.
अच्छा.
अन हॉटेलमध्ये जर गेलं तर हॉटेलमध्ये लिमिट राहते मटन खायची.
हा हा.
हॉटेलमध्ये कसे लोक समजा हॉटेलवाले रोलच्या हिशोबान चालत्यात तुम्हाला सहा पीस भेटन एका प्लेट मध्ये.
हम्म हम्म.
आपूण काय करतो आपलं मन भरत नाही सहा पिसणं तर आपण काय करतो एक किलो मटन घरी घेऊन जातो. मग घरी आपल्याला कोणी वि